हा आला ना आता? हॅलो? होय.
हा ना मी लक्श नाही केलं काढ
हा ते आता यक कॉलचं अस होत काय पण उचलला नाही काही त म्हणत कट होते म्हणत्यान पैसे
हम् कट नाही वाया जाईन तू आता
ला मी ट्राय करून ट्राय केलता तर लागला हम् आता दुसरा ला लाहो
पण एक वाया गेला मग.
एक केलात का ना ते माहित? नव्हतं मला पण, मी मला दोन तीन दिवस झाले येऊन आणि त्याच्यातला असं कसं लावायचं. ते माहितच नाही. मग तुमचा तो पहिला नंबर टाकला. तो नव्हता लागतं, म्हणून हा टाकलाय. तर मग ह्यो लागत. नातलांना
रुचिराताई, बघू आनी, काही मध्ये काही, राग आला काय झालं ते आई
नाही हो, नगरलाय आहे त्या. पुण्याला जायला होत्या. आत्ता फोन केलता ना त्यांनी ना? हं पुण्या पोरगं आहे का?
नाही पोरग ना शिक्रट हाय. फेर बंद हय ना?
नाही म म्या आत्ता फोन केलता ना, तो पुण्याला आहे. पुण्याला जायला होते म्हणे. आता यालाय म्हणे नगरला. तुला घरी आल्यावर कॉल करतो म्हणे. टाक हं मग सुवर्णाताईना केलता, पण तेव्हा मालात टास्क, नव्हता येईल ना, तर उचलला जात नव्हता.
हा का?
आता कसं आपल्याला एकमेकीला उचलायचं ऑप्शन आलं तसं त्यांना केल्यावर येत नव्हत ना?
हम्म ह
तर पेट भरीतो. हो का? नाही ना.
हां सगळं आपला आवाज पूर्ण
हां बोला म तुम्ही तिकडून मी बोलते.
खावीशे बोला सांगिले काय भाजी करणार ये?
भाजी आता पाहू काहीतरी शेवग्याच्या शेंगा काहितरी करेल.
संध्याकाळी शेवगाच्या शेंगा. अं हं न्यू धरलेत तुम्ही
नाही नाही माझं काहींचं काहींचं सोमवार ये.
आम्हाला वाटलं की दोंड्यात उपास धरला. नाही नाही म्हणते ना कोणी अं पाच दिवस धराव लागत्या ऐकलं बई ह्या वर्षी नवीन दरवर्षी नवीन नवीन काही ऐकू येतं.
म्हणजे यावर्षी काय करायचं नवीन पाच अ उपास धरायचे का?
हां म्हणजे पाच दिवस उपास धरायचे दोंड्याचे.
हाव का?
मी पाहिलंच नाही काय काही नाही त्याचात
कोणी कोण धरेल ये नी द त पाच दिवस धरायची बॉ सोळी एक टाइम सोडून असं सोमवार. आणि हम्म.
काही लक्ष नही केलं नी अन पाहिलं नाही आण कोणाल वी चार पूस
निवांत ये बरं आता.
निवांत ये पण मंग घरी कामं चालू हे ना ये चीचाची अजून संपले नाही ना.
हम्म.
गत बोर झाला आता लगे पोरं लगेस रडकुंडी आल्यात नाही म्हणत्या पण म आता थोडे दोन दिवसच राहिलं.
हां का किती किलो होत्या बर दिवसाले.
आमच्या का, पंचवीस किलो होत्या रोजच्या.
पंचवीस मिळून का?
नाई नाई पंचवीस नाईत किती गं? पंधरा पाशेर्या कित तिहत्या
पंधरा पाच शेऱ्या म्हणजे य अं यक पाच शेरी ज पाच किलो त अ पंच्याहत्तर किलो.
हां, तेवढाव तेव्हा.
तेवढे होते एगा दिवसात?
हां, सकाळचं संध्याकाळ बसाव लागतो.
हां का मुग पईशे का जाग ना सग
हा मग पैस ठेवाला जागा नाही ना.
मग पंधरा बाज र म्हणलं पन्नास रुपया ना आता किती
ब बँक बरली होई. उतुय राईली काय?
आला.
ये ना म कधी येत सांग?
काही येऊ येऊ असच आमचं दिवस निघून जाते तरी ये नवत नाही. तवाबी
तशी येऊ येऊ करते अजून येऊ राल तुम्ही दोघी बी.
रुचिर काही चालत ना.
त्या आल्या, तर घरी कुठं आल्या मळ्यातच आल्या मळ्यात तुनच वापस चालल्या गेल्या.
अस आहे येवऊ येऊ म्हणतो न याच पता नाही.
गाडी, म्हणे मला घर पोहोच मला जायचं चाललं गेलं?
हा ते येतच ते बोरगावच्या ताई संग आलत्या ना त्या.
हा ते रेवती रेवती संघ.
मला म्हणत होते बाई, त्या रेवती काही करा म्हणून मी नाही केलं बाई रिकमा म्हणलो कुठं डोक्याल तान करयत कसं.
तुझं झाल्यावर ते सर माझ्याकडे बि आल ते, अंगणवाडीत बसले किती वेळ डोकं लावलं नाही करास त मी एवढी कमाई आहे. तेवढी कमाई आहे. असंही त्याच्यात
तस आहे पण मग आपल्याकडं नाही हो आता बयालेय बारकई न ते करू राहिला बाया नाही आपण विश्वास नाही ठेवत अशा गोष्टीवर.
मग आणि त्याच्यात फिरून का मिळ ते फिरणं क्लवड होणार
मग तेच ना आणि ते मला रे शाळेत पण भेटल्या, इथं शाळेत त्यांची मुलगी पण आहे ना सह्याद्री मधी तर मग मी गेले होते. त्या भेटल्यान चांगलं आहे तुम्ही करी ना नाही करा असं तसं पण मग घे नाही हो भया, किती रेट होती ते प्यारचचं घ्यायला. पाहून ये नाही कोणी काग पाहून ये ना. नाना जाउदे, जेवडं होईल तेवढं. बबड्या बघ कसा . तू काय नेती का?
ते आपल्याला एवढं सांगतात त्यांची किती कमाई किती असेन ते पण, किती असे म्हणती.
तेच ना ते येत्या मोटरसायकलवर आपल्याकडन एवढं गाडी होणार आहे, अस अन तस इतके सांगिते आहे बाई भारी अन, पैसे नई लागत आधी ना दी
विचारणार होते त्यांला.
हम्म हम्म, बोलून नाही देत ना ते जास्त लगेच त्यांला वाटत समोरच काय फसवतोस का काय आपल्या हच्यात. आपण आयडी खोलली का? त्यानला ईन कमीवतो.
मी आयडी खोलली नाही, काहीच नाही केलं.
मी पण नाही खोलल मला म्हणत होते पण म्हणलं मी घरच्याना विचारेन आणि म, हो करते म्हणलं होय. मी काही केलाच नाही, त्यापण करीत होत्या पण मी नाही केला.
जोडणं सोपं आहे, पण म पुढं आपल्याकडून झालं ना ती
आणि फेसन नसत झाला आपल्याकडून. काय कुठं टूर नाय काढला का?
काय?
फिरायला.
नाही ना, कुढंच नाही आता.
आणि अंगणवाडी त आमची पळसवाडी अंगणवाडी चालूच आहे. म्हणजे एक एकीला सुट्टी आहे ना तुम्हाला पण पंधरा पंधरा दिवस.
पंधरा दिवस म आता त्यांला होती, आता त्यांच्या सु सूट्या संपल्या आता माझी डु ड्युटी चालू झाली ना, मला होत्या पंधरा दिवस आ आत्तापर्यंत.
हाव का? एक एक जणीला सम आहे ना.
हाव आता त्यांला लागल्या सुट्टी, आता आमच्या माग ड्युटी पंधरा दिवस.
बरं हाय की मंग काय. बर टें टेन्शन नै ना. आम्हाला आहे बोलले घ्यायचं काम.
पेमेंट झाले नाही का?
आता माग झाले होते. पंधरा पंधरा आता आता काही झालं नाही. असं दोन दोन तीन तीन महिन्याच एकत्र अ
दिवाळीच्या टाईमाला.
नाही ना आत्ता दोन महिने जा एक दड महिने झालत चालते.
होव का.
एक एक दीड दीड महिन्यानंतर करू लागले होणा आता, पहिले लई पाच चार चार पाच पाच महिने गॅप घेत होते.
हम्म डायरेक्ट. सहा सहा महिने होत ना.
हा पण तेव्हा एकत्र झालत समजा तीस हजार अस एकदा आपल्याला ते तीस हजार. आता पंधरा. नऊ आस करते.
मग लवकर येताना.
हा हा तेवढा आहे, हा तेवढा आहे, पटकन होतो.
आमच बी काही इश्यू चालू आहे. आठ. आमचं बी काही प्रॉब्लेम चालू हाय केंद्र सरकार. कर्ज नाही झालं ना मागण.
नाही का.
नाही राज्य सरकारचच झालं केंद्र सरकार. कर्ज बाकी हाय आमच.
हा हा पणन मग दर. महिन्याला होत ना.
नाही ते होत दर महिन्याला पण हे, थकवला थोडं काही चालू हाय वाटतं बाई त्याचा येशु
आता दहा मिनटं झाले कंप्लीट, आता परत डबल बी केलं तुम्हाला उद्या चालत म्हणे ना.
एक जणीला मला वाटतं चार का तीन का चार वेळेस कॉल करायचा हायत ओ.
हो नाही उद्या परत करेन.
हा ओ आज नाही उद्या गीद्या
उद्या करीन डबल आणि मग उसल्या पासून फोन करन मी तुम्हाला आणि.
आधी टच करायचं कोणाला बी फोन करायचा असला तर आधीच. सांगायच मी फोन करालोया म्हणून नाही तर कॉल वाया जातो तो.
हा नाही आधी फोन करीन तुम्हाला मी मंग उचला ठेवू काय.
हा.
चालतय.